जेवलोय. जेवायचं आहेे.
हां जेवा.
काय केलंय जेवायला?
काय मटकी ची आमटी.
होय मला लई आवडतंय मटकीची आमटी.
हम्म.
येऊ काय जेवाय तुमच्याकड?
या की.
लई लांब आहे आमचं गाव तुमच्याकडे येऊ का? कधी जेवाय यायची मला माझ्या आवडीचं केलंय वय मटकीची आमटी तुम्ही?
जेवायला या परत तुम्ही आल्यावर... करूया की मटकी ची आमटी करूया पनीर करूया पनीर पण आवडतंय ना तुम्हाला?
होय मला लई आवडतंय पनीर.
चांगल येतेय मला.
आणि मटकीची आमटी तर लय आवडत्या, तर माझ्या तोंडात पाणी सुटलय.
हम्म,
मला लय मटकीची आवडते, आमच्या घरात कोणाला आवडत नाय.
हम्म,
पण मला लय आवडत्या
हम्म, हम्म.
मटकी ची आमटी. मेथीची भाजी, खरडा.
हम्म,
लय आवडतय.
हम्म
तुम्हाला काय आवडतंय. खायला मिरच्या एक भाजून घ्यायच्या.
हम्म,
तेल टाकून चांगल्या बाजून घ्यायच्या, गवळ्या, गवळ्या लय करपवायच्या नाही त्या.
हम्म,
आणि लसूण जास्त घालायचा.
हम,
कोथिंबीर असेल तर असेल तर घालायचे नाही तर, काही चालतय नाही घातली तरी. रिकामा ऑडिओ
हा,
पण असल तर घालायची, पण आणि बारीक असं खलबत्त्यात नाय तर तव्यातचं जाच त्या वरवंट्यानं चेचायचां.
हं
आणि मिक्सरला केलेला एवढं काय चांगला लागत नाय सोडा. पण ते तव्यात चेचातलाच छान लाग
होय.
असं करते बघा मी, मला लय आवडतय खरडा आणि पनीर कसं करताय सांगा जरा मला, मला पनीर लय आवडतंय खरं मी आमच्या जाऊ करत्या, मला ये येत नाय करायला, आणि दुसरी एक शेजारीन हाय
हम्म
आणि माझी मैत्रिणच हाय ती
हूं
ती पण करत्या, खरं ती आता गेल्या गावाला.
होय काय.
हम्म, ती गावाला गेल्या त्यामुले, बरेच दिवस झाले काय केलंच नाय पनीर.
हा, हा सोपीच हाय ओ रेसिपी, काय त्यात पनीर घ्यायचं. आणि एक एक जण तेयलात पण भाजत्यात पनीर, कट करायचं तेलात भाजून घ्यायचं, तळून घ्याय नाय तर आणि साईटला ठेवायच, म परत त मग कांदा, टॅमेटो
भाजून म्हणजे, भाजायचं म्हजे तळायच का?
हम्म, तळायचं पनीर. हम्म,
ह ह आणि मग, क कांदा, कांदा ते भाजायचा.
हा, कांदा, टॅमॅटो, कांदा टॅमॅटो भरपूर घ्यायच. कांदा भरपूर घ्यायच, टॅमेटो जरा कमी घेतलं तर चालत्यात
हा कांदा जास्त घ्यायच काय?
हा भरपूर घ्यायचं टॅमॅटो जास्त घातला तर आंबट होतय ना.
काय मग कांदा कांद्याची पेस्ट कराय ती भाजून घेऊ
ह कांदा, टोमॅटो भाजायचं चांगलं, आणि पेस्ट करायची त्याची. आणि त्याच्या पेस्ट करतानाच त्याच्यामध्ये अ लसून,
हा.
जरा कोथिंबीर तेन घालून पेस्ट करायची म साईटला काढायची ती, आणि मग पनीर आणलेलं असतंय ते पनीर मसाला ते दुधात जरा मिक्सं करायचा पनीर मसाला.
हा हा हा.
आणि मग तेलामध्ये पहिला ते आपण गिरवी केलेले असते ती घालायची. ती पेस्ट केलेली आणि म ते जरा भाजलं की त्याच्यामध्ये मग ते दुधात मसाला केलेला असतोय त्यो घालायचा. आणि तेल सुटेपर्यंत चांगलं भाजायचं ते. मसाला हा तेल सुटेपर्यंत भाजायचं.
हा हा.
परत मग त्याच्यामध्ये मग तिखट चटणी, भगवती
हं
घालायचे आणि मग पाणी वतायचं आणि पनीर घालायचं सोपीच अय रसिपी छान होतय पनीर.
ह हा मी नाय ओ कधी केले बिघडल म्हणून मी करत नाय.
हम्म हम्म. आणि कोण कोण पनीर ला अ भगवती आपलं सगळं बेसिक मसाले आणि दही, असं सगळं लावून एक दहा पंधरा मिनिटं ठेवत्या
हम्म.
आणि मग परत मग फोडणी घालतात आपण कसं आत्ता कांद्याची पेस्ट टॉमॅटोची तेन केली का नाही
हा हा हां हा, त्याला सगळं मसाला लावून ठेवायचा काय?
ह, मसाला लावून ठेवायचं एक दहा पंधरा मिनिट.
ह ह.
हम्म.
तुम्ही केलतं तसं?
मी नाही केलं कधी, पण करायचं म्हणालो एकदा ट्राय आता.
ह हा.
हम्म.
मला खरडा तेवढा येतोय, छानपैकी करायला पोळ्या तेवढ्या येतेत्या, पोळ्या येतेत्या बघा कराय मला.
हम्म.
हा, पोळ्या तेवढ्या छान पैकी येतात करायला, जे चांगलं चांगलं येते ते सांगतो काय? आणि मसाले भात पण चांगला येत नाही.
हम्म.
हम, आवडत नाही मला त्यामुळं ते येत नाही मी त्यात मन घालून करत नाही.
आणि अ परत अ तुम्हाला सांगतो अ चिकन, मटन
हम्म
ते मला चांगलं करायला. कारण ते किरण ती लय आवडतय मला. ते लय आवडत असल्यामुळं मी लय छान करते.
हम्म
असं तिकटजरीत काय असते की नाही तिले भारी करतोय मी
हा
आणि पनीर काय कध चट ह च तिकडच खायला पाहिजे तिकट मग तीच पनीर माझे का मैत्रिणी ते तिनच मला एकदा दोनदा करून दिलीती आता ती गावाला गेली तेव्हापासून काय केलंच नाही मी
हा हा
अ मला काही ते जमत नाही
याच एकदा
आता तुम्ही सांगितलं तसं करून बघतोय की थांबा एक दिवस,
परत रोट्या करायचं त्याच्याबरोबर छान लागतात रोट्या पण.
रोट्या?
हम्म रोटी पण सोपीच आहे. मैद्यामध्ये मैद्यामध्ये मीठ घालायचं आणि दही घालायचं आणि थोडीशी साखरे ची चिमट घालायची.
हा बारीक करून का तसच?
नाही तशीच घालायचे आणि ओवा थोडा घालायचा हातावर असं घसकटून घेऊन आणि घट्ट मळायचं ते मैदा आणि मळा क एक दहा मिनट ठेवायच म्हणजे बिझनेस सा आणि परत अ लाटायची रोटी आणि पळ पाहिजे अस तर पातळ करायची तव्या म्हणजे तव्यामध्ये जी बाजू टाकणार आहे ना आपण त्याला पाणी लावायच आणि ती तव्यामध्ये बाजू खाली करायची आणि दुसरी बाजू य ती गॅसवरर असं उलट करून भाजयचे हम्म
म्हणजे ती जी पाण्याची बाजू असते ती अस नाही भाजली तर म्हणजे नुसत्या गसवर भाज ते्या काय हा हा आणि असच तव्यात तव्यातशी उलटी करून टाक क तर तिक हो होणार नाही हगने
हम् होत्यात अशी पण कोणकण कस आता गॅस कोणकण भाजत नाहीत ना ते कॅन्सर होत वगैरे अस काय काय आहे त्याच्यामुळे लई कोण भाजायला बघत नाही तव्यावर पण भाजतत कोण खाणारी खातात काय म्हणतात कधी तर खायचंय आपण कुठं रोज खाणार आहे रोट्या
होयच की काय आपण रोज कुठे वेलाय करायला हा हा जवढ येत नाही आप कात
आणि काय छान होत्या बघा रोप्या करून बघा तश एकदा
हो ह ह
हम्म
झालेचीी अवरण
जेवण झालं बघा. तुम्ही जेवला?
माझं पण झालं.
हम्.
आज वेळ झालाय जेवायला.
होय वेळ झाला साडेनऊ वाजलेत.
सासूबाई जेवल्या क नाही तुमच्या?
सासुबाई पण जेवल्या. हा मिस्टर येत. त्याचे वेळाने तुमचे मिस्टर तेन जेवलेत?
आमचे आलेतनी जेवले आमचे. जेवले पण आणि बिछाना टाकून झोपले पण. आम्हीच मी आम्ही तिघंच जेवालोय.
हम्म हम्म हा हा. म काय नाही लवकर आवरतय.
होय आवरतय. भांडी घासाय रिकामी परत.
होय भांडी घासायला रीकाम होतय.
परत मग भांडी तर घासली पाहिजे सकाळ आणि गडबड होत्या.
परत म सकाळचं काय करायचं आणि काय नाही.
आणि पाणी येत नाही आमच्या गावाला बघा.
हम्म.
अ ह पाणी वट्ट येत नाही लय पाण्याचा वैताग हाय आणि त्रास होतोय. पाणी नाही आल की काम आवरत नाहीत पटपट.
होय पाण्याशिवाय काय आहे वो पाणी
ह आता चार दि पाच दिवस झालं आणि चार पाच दिवस झाल पाणी आल नाही बगा, आणि अजून आता उद्याच्याला उद्या काम आवरायचं अवघड झालय मला.
होय की.
पाण्याशिवाय कामच नाही ते
पाण्याशिवाय कुठलंच काम होत नाही ना. पाऊस पण ह्या वेळेस कमी हाय कमी हाय म्हणाय लागल्यात उन्हाळा तर कसला होता.
होय.
आणि पाऊस आणि नाही म्हणा लागल्यात.
पाऊस नाही काही नाही आणि पाणी आपल्या च्यावीला च्यावीच पाणी आमच्या गावाला बी येत नाही, लवकर आठ आठ दिवस पाणी येत नाही पाण्याकंड लय त्रास हाय पैसे देऊन पाणी घ्या लागतय आवो.
होय ना विकत पाणी घेताय?
वीकत घेतोय पाणी आता काय करायचं आम्ही भाड्यान रहातोय तिथं त्या मालकाची बोर पण नाही.
होय.
ज्यावेेळी पाणी येतय त्यावेेळेस